हॅलो?
हॅलो, आवाज येतोय ना तुम्हाला?
हो येतोय तुम्हाला येतोय माझा
हो नमस्कार कशा आहात तुम्ही
मी मजेत आहे तुम्ही कसे आहात
मी पण मजेत आहे अ चला आज आपण झाडे या विषयावर काही चर्चा करूया
हो चालेल अगदी खूप चांगला विषय आणि खूप महत्त्वाचा विषय आहे हा कारण झाडे जगवणे आणि लावणे हे खूप गरजेचं आहे आपल्यासाठी
बरोबर आज आपण बघू शकतोय का झाडे न लावण्याने आपल्याला काय काय नुकसान होतात आता सध्या पावसाची खूप कमतरता येते कारण आप पण झाडीच नाही लावली तर त्याच्या पुढे प्र प्रक्रियाच काही होत नाहीये
बरोबर आहे
लोक झाडे लावायच्या जागेवर
झाडे तोडायचं काम कच करत आहे ते कारण झाडे आपल्याला प्राणवायू देत त्यात आणि त्यांच्यामुळे आपणला पर्यावरणाचे पण संतुलन व्यवस्थित राखले जाते पण हे झाडे तोडल्यामुळ हे पर्यावरणाचं संतुलन बिघडत चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत चाललेलं आहे.
बरोबर आपण बघतोच आहे का जंगल आजकाल खूप जंगल खूप नष्ट होत आहेत.
हो बरोबर आहे.
त्यामुळं जंगलातले जे अ जंगली प्राणी आहेत ते बाहेर निघत आहेत कारण त्यांची वस्ती आपण त्यांच्याकडून हे करून घेतोय तर त्यामुळे त्या बिचऱ्यांना राहायला जागा पण राहत नाहीये.
बरोबर आहे आणि ते जंगलातून बाहेर पडल्यामुळं पण नंतर ते मानवावर हमला करायचं प्राण्यांवर हमला करायचं जनावरांवर हे पण कृत्य भरपूरच वाढलं आहे ना.
बरोबर
आणि बरोबर आहे आणि झाडांविषयी पण प्रत्य कथेवरील जीवनाची कल्पना करता येणारच नाही ना कारण झाडाशिवाय काहीच नाही आहे इ
बरोबर कारण झाडं जर नसली तर आपल्याना फळ, फूल काहीच भेटू शकत नाहीये ज्यामुळं आपल्या जीवनावर खूप अ मोठ्या प्रकारे त्याचं
परिणाम होतो हो-हो बरोबर आहे. कारण पूर्वी कसं गावामध्ये भरपूर झाड होती. आता जंगल तोड खूप झाली आणि त्यामुळे पण तापमान जास्त वाढले पाऊस अनियमित झाला आणि प्रदूषण अति लिमिटच्या बाहेर वाढलं ना प्रदूषण कारण दरवर्षी कि मान एक तरी झाड लावायच्या ऐवजी अनेक जंगलतोड जास्त त होत चालली दिवसेंदिवस
बरोबर
आपण बघू शकतो का या झाडं न लागल्यामुळे दुष्काळी येवढा पडतोय. बिचाऱ्या शेतकऱ्यांना खूप याचा त्रास भोगावा लागतोय. त्यांचे अ आपण झाड लावलेले नाही तर मग दुष्काळ जास्त पडत तो पाऊस झाल्यानमुळे त्यांचे पिक पण खराब होत चाललेले होते.
हो कारण अति पाऊस पण चांगला नसतो आणि कमी पाऊस पण चांगला नसतो. कमी झाला तर पिकांना पिकं येत नाहीत आणि अती झाला तर मग पिकांचे खराब होते पीक. अती पडायचं असते पाणी आणि. फक्त लवण पुरस राहते. घेण हे तितकंच महत्वाचं असतं.
हो बरोबर आपण जर कधी झाडे लावून त्यांना असंच सोडून दिलं. तर त्याची काळजी न केल्यामुळे ते मुरजू शकत त्याच अ त्याचे वाढ होणार नाही तर मग ते तसच राहून जाणार आहे.
बरोबर आहे कारण. त्याला पण पाणी निमत घालावं लागत कोंपण करावं लाग जनावरां पण संरक्षण करावं लागत.
केलं तर व्यवस्थित मोठं पण होतं आणि त्याच फळ मणा उपयोग पण पुढे चालून होत. तोपणारला.
बरोबर.
आणि आजकाल शाळा महाविद्यालय गाव पातळीवर पण आता वृक्षारोपणाचे. कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आणि शाळामध्ये पण व वृक्षारोपण खूप करत आहेत. त्याचा पण फायदा खूप मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे. आणि विद्यार्थी यात म्हणजे खूप मोठ्या अर्थाने सहभागी पण होत चाललेले आहेत.
बरोबर... व्हायला पण पाहिजे. कारण आजच्या काळात आपल्याला खूप गरज आहे झाडांची.
हो बरोबर आहे आणि काही झाड म्हणजे असं असते की ज्यांच्या. ज्या झाडांपासून आपल्याला फळ मिळतं. आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असत. कारण ते नॅचरली हेल्दी बनलेलं असतं ना फळ. कारण त्याच्यामध्ये कुठलं औषध नसते. कुठलं इंजेक्शन त्या फळांना काहीच नसते. मग ते आपल्या हेल्थसाठी पण चांगलं असतं ना..... आज आता जे बाजारांमध्ये फळं वगैरे येत येत आहेत ते त्याच्यावर औषध औषधाचा मारा करतात. त्याला इंजेक्शन देतात. याच्यामुळे कस होत आपल्या आरोग्यावर. लहान मुलांच्या आरोग्यावर, वृद्धांच्या आरोग्यावर खूप दुष्परिणाम होत चालले ना हे.
बरोबर. ते मार्केटमध्ये जे फळ येत आहे. त्यांच्यात जास्त करून. केमिकल खूप आहे. ज्यामुळं आपले. प्रत्येक आपल्या शरीराचा एक एक करायला ते खूप. घातक आहे.
हो बरोबर आहे आणि नॅचरली फळ म्हणजे. गावामध्ये कसं नॅचरली फळांची झाडं कोणती असतात. आंबा, जांभूळ, चिंच, कडुलिंब. पिंपळ, वड अशी काही झाडं आहेत की ज्यांचा म्हणजे खूप उपयोग आपल्या आयुष्यामध्ये होत. तो आणि करतातही कारण काही झाडांपासून औषधी मिळतात. आणि तुळस म्हणा कडुलिंब, आवळा आता यांचा हे आरोग्यासाठी कस आहे खूप उपयोग. उपयोग होतो कारण यापासून नॅचरली औषधं पण तयार होतात. आणि ते आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे.
बरोबर तेच जर नाही राहणारे तर मग आपलं आयुष्य काहीच कामाचं नसणार.
बरोबर आहे.
आणि शहरांमध्ये पण रस्त्यांच्या कडेला झाडे लावल्यास उष्णता कमी होते. पण आज तर असं झालं आहे शहरांमध्ये की, मोठमोठ्या बिल्डिंग बांधण्यासाठी झाडेेतोड हे खूप प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळं तापमान खूप वाढत आहे शहरामध्ये. ग्रामीण भागामध्ये कसं झाड असतात. लावतात. पण शेतकरी त्याच्यामुळे एवढी उष्णता ग्रामीण भागामध्ये जाणवत नाही. जेवढी शहरामध्ये जाणवते.
बरोबर आपण बघूच शकतो की, पुणे मुंबई सारख की असे मोठमोठ्या सिटीज मध्ये खूप खूप प्रमाणात उष्णता वाढते. आपण दिल्लीमध्ये बघू शकतो तिथे किती प्रदूषण आहे.
बरोबर आहे. तिथलं तर प्रदूषण एवढं धोक्याच आहे की, माणसाला एक अंतरा एक मिनिटाच्या अंतरावर जरी माणूस थांबला तर ते दिसत नाही. एवढं प्रदूषण आहे तिथं तर
बरोबर
आणि प्लास्टिकचा वापर पण कमी केलं ना तर झाडांचे संरक्षण म्हणजे खूप प्रमाणामध्ये चांगलं अर्थान होत. कारण प्लास्टिकचा अतिवापर झाल्यामुळे नदी- नाल्यांमध्ये प्लास्टिक कचरा टाकला जातो. मग त्याच्यामुळेच आहे ते जास्त दुष्परिणाम होत चाललेत. आपले प्लास्टिक वापरामुळे तर
हो हे पण बरोबर आहे.
आणि ते जलामध्ये काही म्हणजे बरोबर आहे. बरोबर आहे.
बोला...
आणि जंगलामध्ये कसं आग पण लागते ना... आजकाल मोठ्यामोठ्या जंगलांमध्ये झाडाला झाडांचं घर्षण झाल्यामुळे पण आग लागते. मग ते आग पण रोखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे कारण आप आपण जर ते आग नाहीच विजवली तर मग ते पूर्ण जंगल नष्ट होऊन जातं प्राणी पण त्याच्यामध्ये दगावतात त्याच्यामुळे आपल्याला नॉर्मली थोड जरी आग लागली तरी त्याला लगेच फयर इंजिन म्हणा. किंवा जे आग बोलवून ते आग विजवली तर एक अर्थान एक सहकार्य होऊन जाईल जंगल आला
हो हे तुम्ही अगदी बरोबर बोललात.
आजकाल आपण बघतो. झा नसेल तर काही जण म्हणजे कुंडीत झाडं लावतात. हे एक आवड पण असते एका जणला कि झाडं लावायची ते जगवायच. त्याच्यापासून म्हणजे पिढ्यानपिढ्या आहे ते आजोबाणी वगैरे लावली असतात त्याची फळ आता याव.... पण करतोय कारण ते लागलेलं कधी असतं खूप.... दिवसापूर्वी लावलेला असत आणि त्याची फळं आपल्याला खाण्यात येत असतात.
ह
त्याच्यामुळे जर आज आपण ही झाडं लावले तर ते आज का आप पण जरी झाडं लावलं तर येणाऱ्या पुढच्या एक दोन पिढीला म्हणा त्याचं कोणत्या तरी पिढीला फळ मिळेलच ना आपल्या मुलांना किंवा त्यांच्या मुलांना ते मिळतच असतं.
म म हेच मला हे सांगायच होतं की आपण जर झाडांच काळजी घेणार नाही तर मग आपण निसर्गालाच आपण आपल्याच हाताने पण निसर्गाला नष्ट करतोय.
हो.
आता तुम्ही बघू शकतात का पाण्याची पातळी अ जमिनापेक्षा पाण्याची पातळी खूप आहे आपल्या जगात खूप मोठ्या प्रमाणात पाणीचं पातळ आहे पण जमिनी खूप कमी आहेत आणि तेवढ्या जमिनीत जर कधी आपण ज झाडे वगैरे लावले तर ते आपल्याचसाठी आपल्याच आरोग्यासाठी खूप चांगले होते.
हो. कारण आपलं आरोग्य हे नैसर्गिकरित्या खाणं असं फळ असो अन्न असू द्या किंवा श्वास असू द्या हे सगळं जर नैसर्गिकरित्या चांगला असेल तर आपनाला दवाखानाची गरज नाही लागत कोणी आज पडत नाही किंवा दु परिणाम असं काहीच आपल्या शरीरावर होत नाही आपलं हेल्दी शरीर राहतं ना आपला कुठलं दुखणं येत नाही आपण काही दुखलं अस होत पण नाही किंवा गोळी वगैरे काही खाण्याची आपल्याला गरज पण पडत नाही एवढं हेल्दी आपलं शरीर नॅचरली राहू शकत.
बरोबर जर कधी आपण संपर्क घेतला का आपण प्रत्येक जण एक एक झाडं लावू तर या जगाचं खूप आयुष्य वाढून जाणार. पावसाचं प्रमाण बरोबर होणार सगळे ऋतू एकदम व्यवस्थितपणे चालणार.
हो कारण झाडे लावा झाडे जगवा हा संदेश प्रत्येकाने हो तुम्हाला पण धन्यवाद.
धन्यवाद.